हॅलो!
हॅलो हा नमस्कार!
नमस्कार
हा मला की नाही मी ते कार्यालतच्या द्वारे फोन केलाय तुम्हाला मला का नाही हे बघ विचारायचं होत अ मला हमपीला जायचं होतं. मग कस काय जायचं जरा विचारायचं तर चौकशी करायची.
हंपीलावर तुम्हाला तिथनं जिथं तुम्ही राहता ना तीत न तुम्हाला विजयनगरची बस भेटली तर तुम्ही तिथनं जाऊ शक तिथनं त्यांच्या बस स्टँड वर उतरून तिथनं अ म्हणजे एक्सप्लोरर साठी खूप जाग म्हणजे असं काय म्हणतात वेहिकल्स आहेत. व्हॅन्स पण सगळं भेटतात तिथ मग तिथनं तुम्ही. टुरिस्ट लावला तर त्यांनी तुम्हाला सगळ्याकडे फिरून येतील. जसं की ते हं्पीचे खूप सारे प्रसिद्ध हे आहेत ना.
हा.
म्हणजे आ आर्किटेक्चर्स पण ह्याइत युनेस्को. हे केलेलं पण हा आणि पट्टद कल्लू. खूप सारे जागा एक्सप्लोर करायसाठी आहेत
हा हा.
आणि. तुम्ही तिथं जाऊन ते गाईड्स तुम्हाला सगळं सांगतील पण त्याच्याबद्दल हिस की कोण महाराजांनी काय केलं आणि किती प्रसिद्ध होत हमती आणि हे सगळं.
हा हा तुम्हाला पण प्रवास करायला आवडतय.
खूप आवडतय.
हा हा आता पण पाऊस पडालाय त्यामूळ धाब डुबे वगैरे बघायला जाण्यासारखा आहे.
खूप सगळं आहे तिथं पण अ ति तिथं तर काय जास्त नसणार आहे खरं अ आसपास खूप. आहेत धबधबे आब अंबोलीला गेलो तर तिथं पण आहे.
हा.
आणि परत बेलगामच्या आसपास आहे.
हा हा.
आणि हिल स्टेशन्स मध्ये पण आहेत.
हा हा हा तुम्ही काय करता.
मी अजून कॉलेज मध्ये आहे.
आहे काय हा म्हणजे कुठला काय शिकताय वगैरे.
मी बीसी ए शिकून झालंय माझं आणि फॉर फर्दर स्टडीज मी एमसी ए साठी ट्राय कराल.
हा हा चालेल चालेल. होय हा हा.
होय.
आ तुमची फॅमिली जॉईंट फॅमिली आहे काय.
नाही नाही न्युक्लियर फॅमिली आहे.
हा हा. मग फॅमिलीमध्ये कोण कोण.
अ मी आहे माझी मम्मी आहे आणि माझे पप्पा आहे.
आहेस काय, हा हा.
हो
आणि तुमच्या इथं म्हणजे प्रसिद्ध असं काही खाण्यासारखे खाद्यपदार्थ वगैरे.
सगळे आहेत आमचा इथं.
हा पण स्पेशल असं काय.
आता तुम्ही साऊथ साईड ला आलाय म्हणजे तुम्हाला काहीत असं गरम गरम अस लागल ना तर खूप मान्सून खूप थंडी असते आणि पाऊस खूप पडतय मग तुम्हाला गरम गरम खायचं असलं तर इकडं आपण त्या ते इडली खायला जाऊ शकतो. आणि, होय. आणि परत, घरात करून पण खूप सगळे, अ.. रेसिपीज आहेत जे मी ट्राय. करू शकतो घरात बसून, आणि तो असं. फिरायला खूप छान जागा आहे, जसं की किल्ला आहे. येल्लू येल्लूरगड आहे. आणि किल्ल्यामध्ये, कमल बस्तीला जाऊ शकतो. आणि रामकृष्ण मिशन आहे.
आहे काय, हा हा.. तुम्ही कुठे राहताय संध्या.
आम्ही राहतो वडगाव मध्ये.
अं... बाजार गल्लीत काय, हा... मग तुमच्या इथं काय आहे बघण्यासारखं.
खूप सगळ्या, आमच्या इथं पण. हो इथं प्लेसेस एक्सप्लोर करायला, काय कमी नाही ये. तसं म्हणायला, कमल बस. ती म्हंटली ना तिथं जाऊ शकतो. येल्लूरगडला जाऊ शकतो आपण आणि, परत इथं, जरा लांब आहे. अं.. असं, जरा वॉटरफॉल्स टाईप. पण खूप जागा आहेत, असं थांबत थांबत जायला लागतंय ना. आणि मला जास्त. जागांची नावं असं आठवत येत नाहीये, खरं आहे खूप. प्लेसेस एक्सप्लोअर करायसाठी आहे.
आहेत काय, हां हां. बर आणि तुमच्या इथं म्हणजे असं कुठला अस म्हणजे सण वगैरे असे कु कुठले कुठले साजरे करताय, फेस्टिवल.
फेस्टिवल्स दसरा आमच्यात खूप अ... मोठ्यानं साजरा करतो. आमच्या इथं पोराण ही, असं दहा दहा दिवसाची सुट्टी असते दसरेला दहा अ अकरा दिवसाची आणि म्हैसूरला गेलो तर ह्याच्यापेक्षा मोठ कां म्हणजे एकदम. अ हे छान रॉयल्टी मध्ये सेलिब्रेट करत्यात. दसरा आपल्याकडं, आणि दसऱ्यात. तर खूप नवीन नवीन खाद्य पदार्थ करतात, मम्मी तेण. आणि पोळ्या असतात, ते ह लाई लास्ट दिवसाला आणि, फर्स्ट दिवसाला अं.. तिकटाच्या वड्या असतात आमच्या इथ तिक त्यांच्या वड्या दही बरोबर आणि, हेच्याबरोबर खातात काय म्हतात ते आता. पंमकीनची भाजी असते ना, त्यांच्या बरोबर.
हां हां. मग तिथली ती, स्पेशालि स्पेशलिटी आहे काय? ते सणाच्या वेळेस ते, करायलाच लागते काय.
ना च्या वेळा धोती स्पेशालिटी म्हणू शकतो.
हा हा. मग तो मोठ्या प्रमाणात साजरा करतात काय सगळेच.
होय होय सगळीच आप अ इथं सगळीच म्हणजे कर्नाटकाचे, जे कोणी आहेत ना. सगळी दसरा असे मोठ्यानच साजरा करतात.
हा हा. हां. मग असं इथं. संधीवायू वगैरे असतोय, बैल पोळा वगैरे ते मग नाहीये.
ते पण खातात.
हा आमच्या इथं गणपतीचा उत्सव तर एवढा छान करत्यात, एवढा छान छान सगळ्या. तिकडं असं कॅरी करत्यात आणि नवीन नवीन असं. अ मुविंग व्हेकलंस त्याच्यात न घेऊन येतात आणि असं क्रिएटिव्ह आयडियाज काढून त्याला डेकोरेशन करतात. खूप आणि सगळ्या दिवशी सगळी अ फॅमिली मेंबर्स सगळ्याकडनं असं बाहेर निघत्यात गल्ली गल्लीत जाऊन सगळे अस ते अ गणपती बघ दर अ गल्लीच गणपत खूप प्रत्येक ह्यच्यात नवीन काहीतरी असते ती मूर्ती खूप छान दिसते
हा, हा खूप मोठ्या, मोठ्या मूर्ती असतील ना
खूप मोठ्या, मोठ्या मूर्ती असतात आमच्या इथ ढोल ताशा असतोय पटाका असतोय आणि अ म्हणजे काय आणार असं.
मग ते देखावे वगैरे करतात काय? देखावे वगैरे तयार करतात का म्हणजे लोकांना बघण्यासाठी वगैरे
होय होय, खूप क्रिएटिव्ह आयडियाज ना ते देखावे क्रिएट करतात. आणि डान्स अ फंक्शन्स ठेवत्यात त्या. म्हणजे जेव्हापर्यंत बाप्पा असतात ना तोपर्यंत दुसरे, दुसरे फंक्शन्स ठेवतात त्या गल्लीत खेळायसाठी आणि महाप्रसाद असतो जे कोण भक त्यांनी खायला पण येऊ शकतात आमच्या इथे रात्री अक अकरा, बारा एक, दोन वाजेपर्यंत सगळे गणपती बघायला बाहेर असतात
हा हा आणि दसऱ्यामध्ये देवी वगैरे बसवत असतील ना.
देवी बसवतात खरं आमच्यात जास्त तर म्हणजे देवीची पूजा दर एक मंदिरात. प्रत्येक मंदिरात नवीन नवीन अवतारच करून अ हे कर त्यात असं दाखवतात आणि सगळ्या कडे असं लेडीज फंक्श फम्शान ठेवतात खूप सारे.
हा, हा
फॅशन शो असू दे कुठलाही स्त्रीचा जे पण अ जे ती कला दाखवू शकत, ते सगळे असं ठेवतात. कि त्याच्यात ती पण पुढं दिसून येऊ दे असं.
आ हा, आ हा. चालेल, चालेल हा, हा ठेऊ काय मग
हा हा.
हा